हॅलो.
हा बोला ना काय म्हणत होत्या?
माझा जो मोठा मुलगा होता ना तो अ असं झोपायचं रात्री साडेनऊ आठ वाजता. आणि बरोबर दोन वाजता उठायचा तो. आणि दोन वाजता उठला की तो असा हातात घेऊन त्याला फिरावं लागायचं. सकाळी सहा पर्यंत तेवढं आणि माझं झोपायचं वेळ आणि त्याची ते उठायचं वेळ मग ते थोडं रात्री दोन वाजल्यापासून सकाळी सहापर्यंत असं घेऊन कसल तरी राहत नव्हता. रडतच होता मग त्याला फिरावं लागायचं घेवुन आणि बरोबर सहा साडेसहाला झोपायचा. आणि माझी कामाची वेळ असायची.
ह..
आणि घरात सगळे जण असायचे त्यामुळे सकाळी पण म्हणजे दीर वगैरे सासू सासरे मग ते झोपता पण येत नव्हता सगळं मग ते त्याला झोपयचं आणि कामाला लागायचं
म्हंटलं माणूस किती जरी हे झालं तरी वरवर आठवणी लक्षात राहताय ना हाहा
रडताय हो ना. आणि छोटा आहे तो एवढा झोपत होता की त्याला अक्षरशः म्हणजे उठवावं लागायचं. त्याला भूक लागली असेल त्याला आता दूध द्यायचं वगैरे असं म्हण तो एवढा शांत होता.
ह्
खूप वेळा लहानपणी आणि मोठा होता तो खूप फास्ट बोलतो, खूप म्हणजे लहानपणी पण खूप फास्ट बोलायचं आणि छोटा ठीक आहे.
मोजकच कामा पुरता
हा बोलायला पण लवकर शिक आपले आणि अ हे पण चालायला बोलायला खूप लवकर शिकले दोघं पण
हम्म तसं माझी मोठी मुलगी खूप बडबडी तिला नुसती बडबड लागते.
आणि आताच जनरेशन तर खूपच फास्ट आहे. मागच्यापेक्षाही नाही सगळ्याच बघती त्यांच ते कॅप्चर करायचे हे पण खूप हे आहे. कुठल्या त्यांना जर काही बोलल शिकवलं तर लगेच कॅच करतात ते
हो इतकी शार्प येण तीला एकदा जरी हे केलं ना की लेच त कॅच करते. इवन अस नाही का आपण गोष्ट घडली दोन महिन्यापूर्वी तर ती सुद्धा ती सांगते लगेच. सॉरी हा मम्मा आपण हे केल होत ना! मम्मा आपण ईकडे गेलो होतो ना, असं नाही का तिचं लक्षात छोटी अजून तरी लई लक्षात राहत
ते शार्पनेसच भरपूर आहे तिच्यात ते कस आपण पण जेव्हा प्रेग्नेंट असो बरेच कॅच केलेलं असं बरेच आता मोबाईलच्या म्हणा कारण मीडिया खूप इन्व्हल्व झालेला आहे.
हा...
डेअरिंग पण आत्ताच्या लोकांमध्ये भरपूर आहे, स्टेज डेअरिंग आहे. एवढी- एवढी मुलं सुद्धा बघा ना, स्टेजवरती असा परफॉर्म करतात.
हो..
आपल्या वेळेस कस तेवढं अस म्हणजे घाबरलं, आमच्या वेळेस तर खूपच हे होतं. तुमच्या वेळेस तर अजून थोडसं व्यवस्थित असेन. आता सध्या प्रॉब्लेम एकच आहे की ते अ मैदानी खेळ खेळू शकत नाहीयेत जास्त.
हा तेच पहिले लहान होतं तेव्हा आम्ही खेळायचो, भरपूर खेळ खेळलीय मी सुद्धा आता येना तर काहीच खेळ माहित
तेच आहे, हो ना. मी तर पूर्ण सगळे मुलांचेच खेळ खेळत होती. गोटया खेळायच्या, विटी- दांडू खेळायची क्रिकेट खूप-खूप छान वाटायचं पण. आता काही बाहेरच पडत नाहीत मुलं.
ह आता मोबाईल घरातल्या- घरात तिथल्या तिथं काहीतरी गेम खेळतील छोटासा काहीतरी.
ह... आपणच त्यांना तेवढं हे केलेलं आहे नाही, बाहेर जाऊ नको, बाहेर नको.
हो खरी गोष्ट आहे‌. अक्च्युली मुलांना सोडलं पाहिजे मोकळं.
हुं... मोकळं सोडलं पाहिजे हा, ना. तुम्हांला सिक्युरिटी थोडसं वाटंत असेल तर आपण एक तासभर त्यांच्यासोबत मैदानावर गेलं पाहिजे.
हो...
अ ह बिझी शेड्यूल झालंय सगळ्यांचं त्याच्यामुळे है ना ठीक आहे, बसलाय घरात बसू दे, मला काम आहे असं होतं.
हो आणि म कस जॉब करतो ना मग मी दमून जा तो नाही का, संध्याकाळी आल्यानंतर हूं.. त्यांचा अभ्यास वगैरे घेणं आणि कधी जायचं ते असं तो पण प्रश्न पडतो.
होय. त्यांना या त ते थोडसं त्यांना वेळ देणं पण गरजेचं आहे. पण शेड्यूलच एवढं बिझी झालं की,
मी पण आता सकाळी एकदा गेली का, आता उघच माझं आता प्रेग्नन्सी मध्ये नी हाफ, हाफ डे चालतो माझा पण मग पूर्ण दिवस जावा लागतो मग नंतर- नंतर आता सहा महिने कर तील ऍडजेस्ट नाहीतर पूर्ण दिवस जायचं, घरी जेव्हा जॉबला जायचे ना पूर्ण वेळ तेव्हा एकदा सकाळी पावणे दहाला घरातून निघाली का, साडे सहाला घरी यायचं. घरी आला का, फ्रेश वगैरे झाला का, लगेच तिचा अभ्यास घ्यायचा, जॉईंट फॅमिली मध्ये त्याच्यामुळे सकाळचा स्वयंपाक मी करायचे आणि संध्याकाळचा स्वयंपाक जाऊबाई करायची मग संध्याकाळी वेळ मिळायचा, मग त्याच्यात तिचा अभ्यास घ्यायचा, थोडं तिच्यासोबत खेळायचं, तिच्या दिवसभराच्या गप्पा ऐका च्या आज स्कूलमध्ये काय झालं, टीचर काय बोलली. मग आज काय दिलंय, मग आजाची मी कट्टीच घेतली आज येने मला मारलंच तिच्या त्या गप्पा असतात.
हम्म. आणि मुलांचा अभ्यास घेण्याचं, म्हणजे मला तर वाटतं की असं एकदम सोप पद्धत आहे की ते स्कूल मधनं आले की, थोडं फ्रेश झाले की आपण त्यांना विचारू शकतो, की आज स्कूलमध्ये काय शिकवलं टीचरने काय, जेव्हा ते रिपीट कर तात तेव्हा त्यांचं, एक वेळेसचा अभ्यास होऊन जातो.
हो मी संध्याकाळी गेली ना की, मला ती मी तिला हाच प्रश्न विचारते,, कधी म्हणजे तिला स्कूल म घ्यायला वगैरे गेलं ना आज काय केलं मग, आज तुम्ही काय स्कूलमध्ये मज्जा केली? आज काय शिकवल तुम्हाला टीचरनी,,, असं नाही का तिच्याशी, तिच्या सर रांनी वगैरे ते सांगितल ना की त्यांना तुम्ही विचारायचं असं घरी रोज आल्यावर,, म्हणजे नाही का तुम्ही काय केलं बस खेळणं खेळणं तुमची त्यांना बरडन नाही टाकायचं,, आजकालच्या मुलांच लय निघालय त्यांना मारायचं नाही. त्यांना बरडन नाही टाकाय
ह ह ह
ह आ
आम्हाला ते मारलं शिवाय ओके. ह ह आणि आता ते खूपं हे पण सेन्सिटिव्ह झालेत, विद्यार्थी सुद्धा, मुलं थोडं सुद्धा नाही आहे हे चालत. आणि त्या ह्याच्या ह्याने पण पालक पण तेवढेच हे झाले. बाबा,, मुलांना आमच्या अजिबात
पयले पूर्वीचे शिक्षक लोकं, डायरेक्ट मुलांना आलं नाही का मारायची ब्वा असं आता उलटं झालेलंय, आता शिक्षक लोकं घाबरतं पोरांना.
हं हं‌. मारून मारून शाळेत नेत होते. गावाला तर छानच दिसतय, आत्ताच पण छानच आलंय पण थोडसं मूलांना हे पाहिजे,, भीती पाहिजे थोडी भीती म्हणजे कसं आदरयुक्त भीती पाहिजे. हे बाबा हम्म,, की हे करतात ते आपल्यासाठी करतात ते पालकांच पण तेवढं हे पाहिजे त्याच्यासाठी. अन
मी घे तरी मी मी नाही का, मला जेवढं तिला चांगलं समजता येईल जेवढं चांगले नाही का,, विचार सांगता एईल तेवढं सांगत असते. घरी गेल्यानंतर जेवढं तिला वेळ देताना तेवढं प्रयत्न करते की नाही का हे असं आहे रे तसं हे, हे असं वागायचं तसं वागायचं,, ही गोष्ट चांगली नाहीये, ती गोष्ट अशी असते
ह
आणि करते म्हणजे, अजून लहान आहे पण मग बरीच हुशारी, तिला एकदा सांगितलं ना ती गोष्ट करते,, वरडलं जरी ना, मारायची गरज नाही पडत, डोळे जरी दा ते लय समजतात त हिला हे आवडत नाही सोडून घ्या आता.
हं. आणि कस प्रत्येक पॉझिटिव्ह गोष्टी सांगाय लागतात निगेटिव्ह गोष्ट सुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह करुन करून सांगता आली पाहिजे म्हणजे मग ते जास्त इफेक्टिव राहतील.
हम्. लहान मुलांच तर बऱ्याच शिलाब आणि काय म्हणायचं त्यांना तरी सिलाबस किती मी हे झालेलाय. जे आपल्याला पाचवी सहावी ला असायचं ते आताच हेंना पहिली दुसरीलाय.
हो खूप अवघड झालंय त्यांचं.
मॅंक वगैरे आणि विशेष म्हणजे ते तेवढं कॅप्चर करतात हे खूप विशेषय.
हो आणि एकदा सांगितलेली गोष्ट बरोबर लक्षात राहते, मा मी म्हणजे माझ्या मुलीच्या बाबतीत ना तिला मी प्ले ग्रुप पासून टाकलय. प्ले ग्रुप पासून ती नाय का स्टेज वरती म्हणजे तिच्यात ते कॉन्फिडन्स लेवल डायरेक्टली स्टेजवरती ते पोयम वैगरे म्हणणं किंवा सुविचार सांगण्यासारख्या गोष्टी बोलते ती स्टेज वरती. तिला प्ले ग्रुप प्ले ग्रुप पासूनच सर्टि क्रिकेट मेडल मिळालेलेयत.
अरे वा कॉंग्रेजुलश शन तुमचं पण तिचं पण.
थँक्यू थँक्यू.
आपणच थोडं हे केलं म्हणजे ते करतात बरोबर. हम्.
पालकांनी करून घेतलं ना की बरोबर होतं. म्हणजे मला आता मला एवढी आयड न्हवती मला तिचे टीचर तिचे सर सांगायचे की नाय तुम्ही तीच्यासोबत असं वागा. तस वागा तिच्याकडनं ही गोष्ट करून घ्या तिच्याकडनं खेळण्या खेळण्यामधे शिक वायच तिला म्हणजे नाही असं हम्म.
मी तर ते माझ्या मुलांना म्हणजे हाफ वन फोर्थ अक्षरशः भाकरी करताना ते भाकरीचे तुकडे करून दाखवले. हाफ ह्याला हाफ म्हणायचं ह्याला वन फोर्थ म्हणायचं.
असं शिकवलय त्यांना पण ते खेळ खेळत च स्पेलिंग आणि जास्तीत जास्त इंग्लिश यूज करायचं त्यांना. असं नाही की बसूनच केलं पाहिजे. खेळत खेळत पण होऊन जात तस काहि एवढ हे नाही.
चला छान वाटलं तुमच्याशी बोलून, झोपते आता गुड नाईट.
गुड नाईट.
हो चल बाय बाय.
बाय.